आवाज येतोय?
हा यालाय यालाय. तुम्हाला?
हा यायला की.
हा काय करायलाय?
काही नाही बघा चहा प्याली. तुम्ही पिला चहा?
अं नाही.
हं हं.
हॅलो,
हॅलो, बोला की.
आवाज येतोय ना?
हा यायलाय की.
अं तुमचा आवाज जरा हे व्हायला. ब्रेक व्हायला.
अहो माझ्या त्या फोनला जरा प्रॉब्लेम आला ना. त्यामुळे ते तसं व्हायले. म्हणून तुम्हाला पहिला विचारला आवाज येतोय काय?
हं, आता यालाय बघा.
हं हं चालतंय. आणि काय करायला? नाही बया करायचा, आज जरा वेळच झालाय.
हा आणि काय म?
आणि काय नाही. म काय?
काय नाही बघा. आम्ही पण बसलो, तेच तेवढा फोन लावूया म्हटलो. म लावलं तुम्हाना फोन.
हं हं.
अं, तुमचे झाले काय पूर्ण कॉल कार्याचे?
झाले की, पूर्ण झाले सगळे कॉल. आणि ते मग ट टास्क, व्हॅलिडेशन टास्क ते व्हॅलिडेशन टास्क आता बंदच झालाय की मग.
हं हं, व्हय. मेसेज
अन ते रेकॉर्डिंगचे दोन केलतो.
हं हं.
म एवढ रेकॉर्डिंगच करत न करत नव्हतो.
पोरी यायल्यात सोडाया मेसेजेस की ये ना झाल्या टास्क, बंद झाल्यात म्हणून.
व्हय, पण मला मी रिफ्रेश केलो. परत ते हे केलं. पण टास्क येईनाच झाला. पोरींना एकेक आलात म्हणे.
हां. माझ्या बहिणीच्या फोन मध्ये पण ट्रान्स्क्रिप्शन तिचे पण कॉल पूर्ण झालेत ना.
हं हं.
म ती पण आता व्हॅलिडेशन टास्क तिला आलेय ना. म तिला पण येइना झालं सोडा. आता के चार पाच दिवस झाला आता. येइना झालात. अं, आम्ही आत्ता फोन अ फ्रेंड टास्क करायलो ओ.
हं हं हं.
मग आधी काय मला का आता मी सुरुवात केलोय असो माझ्या बहिणीला वॅलिडेशन टास्कसाइन झालं थोडा
हा हा मला इनाच झालं व्हॅलिडेशन टास्क किती दिवस झालं बंदच आहे
हा हा माझ्या बहिणीला पण येण झाल्या थोडं तिचं पण आता आठ दिवस हो झालं बंद आहे एक हा
हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का
हा यालाय यालाय बोला की
हा हा काही नाही आहे
हा आता तेच आता बंद झालं
वॉलिडेश न यायला पाहिजे म्हणजे कसं अ म्हणजे आमचं कसं फोन फ्रेंड झालाय ना मामांना बर पडतोय काही इनात झालाय काय माहितीय आता काय प्रॉब्लेम आहे वाटत हॅलो आवाज आयलाय का हॅलो
आवाज या आलाय काय
तुमचा आवाज बारीक आहेला माझा आवाज तुम्हाला यायला आहे का
हो यालाय की
हा तुमचा जरा बारीक यायलाय तुम्ही काय जरा रेंज मध्ये या नाही तर हे करा
आत्ता यालाक
हा आत्ताही आयलाय बघा व्यवस्थित यायला
हां तेच
म आणििकय
तुमचं मधीच आवाज हे झालं बंद झालं
हा हा तुम्हाना असं स्पेशल बनवायला काय येतय काय?
अजून तर आम्ही काय असं शििकलो नाही असं स्पेशल
हम् हो
तुम्ही खूप छान बिर्याणी बनवताय कशी बनवताय
कुठली म्हणता साधी की पुलाव
हा पुोलाव सांगा दम बिर्याणी केलता ना तुम्ही तेव्हा आम्ही आलतो तुमच्या घरी छान केलता तुम्ही असं
हा ती दमचीच केली तो
हा आम्ही दमचीच खालेलो सोडा त्या दिवशी आम्ही आलतो क नाही तुमच्या घरी मग तेव्हा तुम्ही केलता दमचीच होती सोडा
ह ह ते काय स फिस आहे एवढे कुठे अ वघड
मी तर मोबाईल मध्ये बघितलो ोडा कधी ट्राय केल नाही आहे मग तुम तुम्ही केल तर छान झाली तेी कसं खेलता तुम्ही जर रेसिपी सांगाल का
काही नाही पहिलं चिकन मॅरिनेट करायचं म्हणजे आता
हा म्हणजे चिकन चिकन किती घ्यायच एक
एक किलो तांदळाला अ म्हणजे अस पाऊण किलो किंवा एक किलो चिकन घ्यायचं म्हणजे तुमच्यात अस अ म्हणजे अस हे जास्त लागत असेल चिकन तर एक किलो घेतला तरी पण चाल किंवा पाऊण किलो एका किलोला थोड शक्यतो एक किलो तांदळा तांदळाला एक किलो चिकन घ्यायचं.
हा!
मग पहिला काय करायचं जे आपण दा हे बिर्याणीचा जो राईस असतो ना तो अ धुऊन घ्यायच चांगला म्हणजे त्यातला स्टार जातोय आणि त्याला भिजत ठेवायच एक तुम्हाना किती मिनिमम एक तास तरी भिजत ठेवायच.
हा तांदूळ म्हणजे कुठला घेतल्याला तुम्ही कुठला घेताय.
तांदूळ अस तुम्ही कुठला पण दावत घेऊ शकतोय किंवा असा कुठला पण आशा त्यात खूप क्वालिटी आहेत तुम्ही अस पार वड तस तुम्हाला म्हणजे त्यात. कस रेंज आहे ना शंभर रुपय नव्वद रुप य आता वाढलाय थोडा पण तुम्ही घेऊ शकताय. त्यात दावत जरा चांगला असतोय पण महाग हाय.
हा हा!
एका किलोला समथिंग दीडशे बसतील दीडशे बसतात त्याला
हा हा‌!
दावत घेतलं तर.
हा!
परत शहाबादे आहे! अ खूप हायत त्यात हम्म मग काय करायचं.
तुम्ही घेत तुम्ही कुठले घेतलेला परवा गेलता तवा.
खुशियों के पल काय शहाबादीयां दोन्ही पैकी एक होतं वाटत. बहुतेक ते शहाबादेच होत.
हा हा!
मग ते काय करायचं ते स्टारश त्यातला धुतला ना तो किंवा आपल्याला जेवढा वेळ असेल अर्धा तास किंवा एक तास असा तांदूळ भिजत घालायचा. तांदूळ जेवढा भिजल कणी तेवढा चांगला होतोय. म्हणजे बिर्याणीच हेच हे म्हणजे तांदूळ भिजणं परत मग आता तांदूळी भिजायला ठेवले की चिकन घ्यायच स्वच्छ धुवून तेन घ्यायचं मग त्यात आलं अ परत लसूण आलं लसून! थोडं जास्त घ्यायच आणि मग त्यात कोथमीर की आपले जे थोडे मी कणी त्यातच म्हणजे असा मी काय करतोय त्यातच जे खडे मसाले असतात ना ते टाकतो आणि बारीक करतो आल लसनातच
हा म्हणजे खडे मसाले कोणते कोणते टाकताय?
तेच की. काळी मिरी, लवंग, शहाजिरा परत ते जावित्री परत चक्रफूल.
हा.
हे असं सगळं टाकायचं. टाकून मी त्यातच वाटून घेते. म्हणजे त्या कसा आलं लसुन सोबत आल लसूण जेव्हा आता चिकनला लागतं ना तो मसाला पण लागतो. आणि मी कसा ते प्रेमिक्स वगैरे वापरतात ना. जस की त्या सुहाना प्रिमिक्स वगैरे असतो खूप महागा चा मी काही तो वापरत नाही. मग मी फक्त आरे बिर्याणी मसाला आणि गरम मसाला आणि त्यात मी थोडं स्वतः हे घालतोय खडे मसाले. लसण आ आल लसूणच्या मसाल्यामध्ये. म ते पेस्ट करून घ्यायची. एका किलो ला चार चमचे किंवा साडे चार चमचे टाकायचे. एका किलो बिर्याणीला पाच साडेचार चमचे टाकायचे.
हा.
मग त्यात जरा. मी आरईचा मसाले वापरते मग त्यामुळे मी आरईचा बिर्याणी मसाला आणि गरम मसाला अ एक म्हणजे बिर्याणी मसाला तेवढं काय करते एक दोन चमचे घालते. आणि हे
हा.
गरम मसाला तेवढा एक चमचा.
हां हां. म्हणजे सगळं असं चिकनमध्ये टाक टाकून घ्यायचं म्हणजे अदरक लसूण पेस्ट खडे मसाल्याचं
आपला कोल्हापुरी मसाला असतोय अ लाल तिखट ते घालायचं किंवा आपल्याकडं हि कश्मीरी मिरच्या असलेल्या ती पण टाकायची. कलरिंग साठी. आणि नंतर आपला कोल्हापूर मसाला हा तिखट साठी वापरायचा. आणि नंतर मग हळद धनेपूड असेल तर धनेपूड टाकायची. दही एक किलो ला अ मिनिमम अ दोन दोन वाटी दही घ्यायचं. लहान दोन वाटी दही किंवा एक वाटी घ्यायची. जास्त मोठी एक असेल तर मोठी एक वाटी किंवा तुम्हाला तुम्हाला जास्त हे नाही आवडत असेल तुम्ही जर टोमॅटो वगैरे वापरणार असाल तर मग म्हणजे एक एक जण वापरतात एक एक जण वापरत नाहीत. त्यांच्यावर त्यांच्या फॅमिलीवर असतय ते मग तुम्ही काय करू शकता जर टमॅटो वापरणार असल तर थोडी दही कमी करायची. मग जर अ जर तुम्ही दोन मोठे टमाटे घेतले तर एक वाटी दही टाकायची. हैदराबादी दम बिर्याणी मध्ये टमाटे टाकत नाही पण आपलं कस जरा ते इंडियन चव असल्यामुळं ते टाकतातच.
हा हा.
चिकन. हा. मग ते काय करायचं? म ते दही. म ते दही हे करायचं-
हॅलो.
हॅलो. ऐकू यायलय का? म ते द दही वगैरे- सगळं मिक्स करायचं. मग अं - ते सगळे मसाले ते न वगैरे मिक्स करून चिकन ला अर्धा तास तुम- - च्या कडे खूप वेळ असला तर मॅरिनेट करायला ठेवून टाकायचं. दही वगैरे घालून. लिंबू एक -
तरी किती तास ठेवायचं? मॅरीनेटला?
तुमच्याकडे जसा वेळ असेल. समजा तुम्ही संध्याकाळी बिराणी अस करणार असाल तर तुमची सकाळची कामं आवरली- तर मॅरिनेट करून ठेऊ पण शकता. किंवा संध्याकाळी नाही जमलं तर लगेच- अर्धा तास बिर्याणी करून ठेवू शकता. हा.
मग त्यानंतर मॅरिनेट केल्यानंतर मग काय करायचं?
काय म्हटलं?
मॅरिनेट करून मग त्यानंतर काय करायचं?
मॅरिनेट करून ठेवल्यावर ना- म आपला इकडं मग लगेच कांदा तळायला घ्यायचा. बिरिस्त्यासाठी. चांगला कांदा तळून घ्यायचा. मग आपलं काय हे चिकन आहे ना ते फोडणीला टाकायचं. थोडसा कांदा- टमॅटो. परत ते तमालपत्री, मिरच्या. वगैरे असं सगळं घालून मस्त चिकन ओतायच त्यात. आणि मस्त पैकी- मॅरिनेट केलेल चिकन ओतायच. फ्लेम बारीक करायच कारण दही- कारण दही फुटू शकता. फ्लेम बारीक करायचा आणि आपलं जरा ते तेलात मिस- ळ ना तर फ्लेम मोठा करून दहीचा सगळा कचचा पण घालवायचा. एकदम चांगलं सगळं परतून घ्यायचं.
हा.
आणि मग ते चिकन मस्त पैकी असं शिजत. त्यात ग्रेव्हीदार मस्त-